बोला की, काय करतेय?
काय नाही मंग आता आराम करायचां.
हम दवा हॉस्पिटलला गेल तर नाही मग.
हो जाऊन आले मंग हॉस्पिटलला लगेच जाऊन आलेली. पण ते जरा कमी झाल्यानंतर लगेच वारं फिरल ना वाऱ्यात पावसात.
हम.
त्यामनान फिरून आलेलेत.
व्हय.
हम्म.
जरा व्यवस्थित काय नाही हेच की सर्दी, ताप जरा घसा पॅक व्हायचं
हम्म! व्हायरलाय ते
होय, ते असतयच जरा ते पावसाळा उन्हाळा सं पावसाळा चालू झाला की, एकदा डॉक्टरांची भेट घ्यायलाच लागत्या
हम्म! त्यावेळी ह्या वेळेला पण उन्हाळ पण भरपूर कडक होता ओ
हा, मग काहीतरी, उगंच आमचे एक्झाम्स वगैरे लवकर झालेल्या म्हणून एवढं काय वाटलं नाही, नाहीतर काय तरी पण ए प्रिल पर्यंत आलेलंच, एप्रिलचा पहिला आठवडा
अ काही जानेवारी पासून कडाक्याचं ऊन होतं.
होय कि, मग काय, आणि त्यात ते आमचं जास्त वेळ प्रवास असतोय ना, कॉलेजसाठी वगैरे
ते वैतागच, बस स्टॉपला थांबायचं
हम्म.
सगळं काय पण झालय आता, अजून आता सुरुवा अजून तर काही कॉलेजला गेलेलो नाहीय.
हम्म.
तब्येतच बिघडल्या तशी, आणि काय करताय जाऊन?
हो, काय करताय जाऊन, थोडा दिवस विश्रांती घ्याली परत म
होय, आणि कुठे लेक्चरस लेक्चर्स वगैरे पण नाही होतयेत बहुतेक अजून सुरुवातीला.
हा हा, आता चालू झालय, पंधरा तीन आठवड झाले.
होय की, आणि कॉलेजवाल्यांचं नसतयच व्यवस्थित असं
हो, लेक्चर वेळेवर होत्यात, असं नसतयच.
आणि ती युनिव्हर्सिटी लागते आमची
होय.
त्यामुळं काय, त्यांची मीटिंग्ज हे ते त्यातच असत्यात शिक्षक सगळी.
शिक्षक
बग त्यामुळ, जा जा, ये ये, असंच असतय सगळं काम.
हम्म! लांब हाय तुमच्या तीथून कॉलेज?
होय, कोल्हापूरला जाते मी
होय?
तीस, पसतीस किलोमीटर हाय कि, कोल्हापूर तीस, वीस, तीस किलोमीटर हाय, तिथनं कॉलेज आणि आहे वेगळंच
हा हा, आपली शिवाशी युनिव्हर्सिटीला नाही काय म?
होय, तिथच की.
हा हा.
आउटसाइडच हाय ना ते, सिटीच्या.
त्यामुळें दोन तीनं बसेस चेंज करायंला लागतंय
हम्मं चेंज करायलां लागतंय
त्यामुळें कायं जरां ह्यां वर्षी शांतच हांय कॉलेजच्या बाँब
हम्मं
हम्मं तुम्हीं कायं शिकलांय
माझी बीएससी केमिस्ट्री झाले की
होयं
होयं
मंग कायं जॉब भेटलां असतां की कुठं तरी
जॉब हां छोटा आहे म्हणूंन केलां नाहीं आणि शिक्षणं झालं ते हे बाळंच हे झाले नान
हम्मं हम्मं
अजूंन लास्ट इयंर राहिलं होतं तवरचं लग्नं झालं.
होयं
हं लास्टचे एक्जाम राहिले होते अजूंन
होयं होयं
हम्मं
ते एक अवघडचं होतें नां सगळीं
होयं ते आपलां आधीं काहींचं होतं नाहीं
हम्मं धड शिक्षणं पणं पूर्ण होतं नाहीं नां धड घरांत लंक्ष लागतं नाहीं
लागते हं आणि एकदाचं अर्धवट राहिलं की राहतचं बघां
होयं की परंत होतं घरातल्यां जबाबदाऱ्यां पडतं जाते ताकलावरं
हम्मं
त्यामुळें माझं तरं आमच्यांत कांहीं नाहीं आहे सोंडा एज्युकेशनला प्रायोरिटी आहे जास्तं होयं शिकायचं आणि मंग कायं असेल ते पुढं
कायं असांल तेमुळे करूं नकां असं लवकरं लग्नं
नाहींतरं कायं
हम्मं हम्मं
तेचं तुमचां फोटो बघूंन मम्मी पणं म्हणतं होती माझी बहुतेक आत्तांस लग्नं झाली वाटतं ते येचं म्हणूंन
हं नाहीं लग्नं होऊंन ते चार पांच वर्ष झाली मुलगतं चार वर्षाचा आहे आंता
अरे बापरे लवकरं म्हणजे लगेच झालंय वाटतं मुलंगा लग्नं झाल्यावर
वर्ष भरांतच
हम्मं हम्मं हम्मं ते कायं मंग ते जबाबदाऱ्यां पडतं गेले
हां आणि ह्यांला कुंठे सोडूंन जायलां येतं नव्हतं
होयं की लहांन बाळं असले की येतं नाहीं ते त्यांला धाडसचं पाहिजे
होयं बीएसी केमिस्ट्री झाली त्यांच्या पुढं कुठं कांहीं कोर्स केले नाहीं कांहीं नाहीेत नाहीं लगेच कुंठ जॉब लागंला असतां
होयं मंग कांहीतरी बीएस सी म्हटल्यानंतर कुठं तरी ठ पण सी ए म्हणजे साधा जरी जॉब असता तरी लागतोयच.
होय.
असच आहे सगळं काय करताय आमचं पण आता झालंय. वर्ष राहिले कॉलेजच.
हा,
तेवढं झालं की मग काय ज आमच्यात काय एवढं असं लग्नासाठी वगैरे काही गडबड नसते. सोडा.
हा हा,
जॉब वगैरे करूनच मग काय असेल ते आपण आपल्या पायावर. म्हणजे जेवढं शिक्षण वगैरे झाले तेवढं ऍटलिस्ट. आपला पण हे झालेलं तर बरं होतं ना फायदा तर होतोय शिक्षणाचा.
होय शिकवलेलाच काय तर फायदा तर होतोय.
हम्म नाही तर मग काय चूल मुल आहेच की आयुष्यभर लागलेल.
होय. लागलेलं ते. हा हे एक जण म्हणत होते नर्सिंगच करा तुम्हाला. जास्तीत कहतात तिथे जागा पण भरपूर आहेत.
होय.
नर्सिंगला.
चालल असत किं मग.
जी एनएम करा नाही तरी एएनएम करा. आणि हेल कसं ते आता लेडीज लोकांना कंपल्सरी कॉलेजला आलंच पाहिजे असं. काय नसतेय वाटतं.
नसते नसते होय.
हा मग इंटरनल त्या ह्याला तेवढं जायचं म्हणतात.
होय प्रॅक्टिकलला आणि इंटरनलला जायला लागते मेन तेच असते ना.
अं ते किती सहा महिने असते वाटत.
होय.
अ मग त्यासाठी म्हणत होत्या. आणि हे करत त्या त्यांच्यातर्फेच परत हॉस्पिटल मिळून जाते वाटतं.
होय की ज्या कॉलेजमध्ये तस असतात ते प्लेसमेंटस भरपूर असतात. आणि मुलींना कसं कमी. क म्हणजे कमी वेळात चांगला जॉब मिळ मिळायच असेल. तर ते चांगला ऑप्शन आहे तसा तो.
हो हो, नर्सिंग.
होय ना किंवा बारावी झाल्यानंतर जरी. केलं असत तरी चाललं असतं.
चाललं असत हो त्यावेेळेला काय समजलं नाही म्हणजे त्यातलं.
ह तसं होतय जरा ते.
हम्म आपले मम्मी पप्पा. प एवढे शिकलेले नव्हते त्यामुळं काय करायचं आणि काय नाही ते माहितच नव्हतं नव.
होय.
हम्.
माझी पण एक फ्रेंड होती अकरावी बारावी. तर तिचा बायो सब्जेक्ट होता. म्हणजे माझ्या बरोबरच होती. तिने मग बीएससी नर्सिंग केलं ते काहीतरी चार वर्षाच अस ते वाटत बी एस सी नर्सिंग.
होय.
हम्म त्याला सॅलरीज पण भरपूर असतात तशा.
अस हो हो.
त्यात पण भरपूर प्रकार असतात आपण कोणत करेल तर फायदा असतो. य आणि कसं आता प्र प्रत्येक गोष्टीत जर असं जरी काहीतरी झालं की ब्लड टेस्ट करा. युरिन टेस्ट करा हे करा ते करा टेस्ट अस सगळ्या टेस्ट करायला च पैसे सगळे घालायला लागतात. ते आप त्यामुळे त्यात पण फायदाय आहे तसा भरपूर.
हम हम आणि कोणती फिल्ड माहिती असली तर सांगा की तुम्हाला?
आणि काय आता तुम्ही बीएससी केमिस्ट्री मधनं काय पुढं एमएससी केमिस्ट्री जरी केला असत तरी चाललं असत पण आत्ता हाय हे परत मग तुम्ही एएन एमजी एनएम म्हणताय मग तेच की चालेल तर. टायपिंग किंवा मग बाहेर ना कुठ तरी टायपिंग च. किंवा मग असं आपलं हेच टॅलीचे कोर्सेस वगैरे असतात ना कॉम्पुटर कोर्स.
हा
ते करायचे मग कारण कॉलेज करण काय पॉसिबल होत नाही ना आता.
होय.
आणि काय तस ग्रॅज्युएशन. पण म्हणजे भरपूर त्या लेवलला. म्हणजे कमी शिक्षण करून डायरेक्ट पगार म्हणजे. काम मिळवणं ते पण त्याला टॅलेंटच लागते आता. आम्ही अजून शिकत बसलोय आमच्या बरोबरची आता कितीतरी मुलं मुली जॉबला लाग आणि त्यांचं हे चालू झालय सेटल झालेत म्हणजे तस बघायला गेला तर.
होय आपण कोर्स करत ही कर ते कर ते कर करत बसतोय.
आणि कसं एका जागी जास्त दिवस टिकून राहिला किंवा प्रमोशन सॅलरी वगैरे प मतेे ना
वाढत्या होय.
हम् फक्त एका जागी राहायला पाहिजे आणि ते टॅलेंट स्किल्सला जास्त. महत्व आहे बाहेर आता नाही. तर एज्युकेशन नुसता घेऊन काय उपयोग नाही.
काय उपयोग नाही.
ह् आपण एक्झॅक्ट काय शिकलो त्याच स्किल आपल्याला डेव्हलप केलं तरच कुठ फायदा होते कुठ तरी.
कुठ तरी.
हम्म करा बघूया बाळ अजून जरास लहान मोठ झाले की तेच ते शाळेला वगैरे जायला लागलं की कायतरी करायचा कोर्स. पण आता बसून खाणं वगैरे असं म्हणजे सगळ्यांनी काम करायला पाहिजे.
होयच की ओ वाढतेय तसं म्हणून तर म्हंटलं तुम्हाला काय फील्ड बदल. आणि कुठं, माहिती असली तर सांगा.
हो, करायचं काय- काय तरी माहिती. आपण पण काढायची जरा. समज ते विचारायचं कोणाला तरी. चालेल. ठेऊ का?